काय कराय लायसा.
काय नाही बघा निवांत बसलोय, तुम्ही.
होय नाही मी पण बसलोयच निवांत जेवलाच का नाही?
हा जेवण वगैरे झालं, तुमचं झालं.
होय, होय झालं, झालं.
हां हां.
मग बाकी काय म्हणतासा, घरीच असतायसा ना तुम्ही.
होय होय घरी घरीच की.
होय, मी पण आलेलो इकडं आमच्या गावीच आलेलो. मग तेच म्हटलं बघूया, हा.
मग गावाकडे काय स्पेशल, उनाळी.
स्पेशल बघा उन्हाळी आता. आंब्यांचं साठ म्हणून केलेलं. ते पन तु मी करून बगा तिकडं कसं करायचं मी सांगतो तुमाला. आंब आपली पिकलेली असत्यात म्हायतेय का ती पिक लेली आंब घ्यायची, म्हणजे कुटली पन असूदेत सोडाती, अस काय नाय हापूस आंब्याच करायचं असं काय नसतय. आपली सादी आंब जरी घेतलातना तुम्ही तरी चालतेय ते. ती आंब घ्यायची तेच रस तेन काडायचा. आणि रस तेन काढ, नाई नाई असच हाताना जरी तुम्ही काडलातना तरी चालतय ते.
हां हां.
काडायचा तो आंब्याचा रस, अन् तेच्या नं तर ना अ हे आपलं गॅसवरती पातेल ठेवायचं. तेच्यामदे तो रस सगळा टाकायचा. थोडसं पाणी टाकायचं तेच्यात आणि साखर टाकायची थोडीशी जास्त पन नई टाकायचं. आणि थोडं उकळी येऊ पर्यंत अस हे करायचं ढवळत राहायच, त्याच्यानंतर म ते ताट घ्यायची. आपली छोटी छोटी टा ताट असतात ना ती घेतली तरी चालते ना मोठे घेतला तरी चालतय. मग त्याला थोडं तेल लावायचं, तेल लावून त्याच्यावरती ते. हा, ते मग टाकायचं त्याच्यावरती, टाकल्यात ना. म तेच्यानंतर तुमी पनते सकाळचं करायचं हां. आपलं कोवळ ऊन कसं पडते म्हैतेना, त्यावेेळेस ते केलात तरी चाल तय आणि ते उनाला ठेवायच, उनाला ठेवलात किम त्याच्यानंतर आपलं संध्याकाळ होत्या, त्यावेळेस म ते. काडायचं ते ताटाला ला ताटात ना ते झालेलं असतेस म्हंजे घट् ट्ट झालेल असतेते ते काढाय च असन तेची अशी बर्फ्या पाडायच्या मस्त ला लागतयं असं पाप बट सारख तेन लागतय ते गोड, आंबट.
हां मते आमपापड म्हंत्याते तेच काय ते?
हां हां हां तेच बगा तेच्यावानीच असते ते पन ते कसं असं तानत नइका आपलं रबर तानतोय बगा त्यासार क तानते मते भारी लागते खायला ते. ते कधीत्तर करून बगा तुम्ही नाय नाय नाय खराब अज्जीबात होत नायते आपण पावसाळा संपला तरी आपन ते खाऊ शकतोय मते कसं. आमच्याकड उन्नाळ्यात ते करायचं आणि आपलं पावसाळा कसं चालू असतोय म त्यावेळेस आपल्याला खायची इच्छा लई होत्या नइ त्यावेळेस आप पण खायच ते भारी असतंय पण लागतंय चांगलं. होय होय दोनतीन महिने जातातते चांगलं राहतय होय पॅक ईंग मध्ये ठेवायचं ते पॅक डब्बा असतोय आपला त्यामध्ये ते घालून ठेवायचं. बगा तुम्ही करून एक दिवस ते. म्हंजे कसं आता आंब्याच सीझन हाय नाही आंब्याच सी सीझन असल्यामुळ आपनं करू शक तोय रेसिपी आपन करतच असतोय मग ही एक हिकडची पद्धत म्हणून करून बघा ते.
बरं बर आम्ही आ हो हो ताट म्हणतात का हां हां मते आम्ही मी बघितलेलं सोडा एकदा म्हंजे फोन वगैरे रील्स वगैरे येतात की त्यामध्ये बघितलेलं ते. हां होय.
मी पन कधी तर केलना ते म तुम्हाला देईन खायला.
हां ठीके ठीक म आमच्या इकडे पण आ करतात आंब्याच. काय काय पदार्थ खरं आमच्या इकडं ते आंब्याचे साटे वेगैरे असं काही करत नाईत. आमच्या इकडं ते मँगो कुल्फी करतात हां होय. आमच्याकड क ते मँगो क कुल्फी करतात किंवा आंब्याचा शिरा करत्यात.
हा आंब्याचा शिरा हा तो पण मस्त होतोय पण हे कस आपण उन्हात जरी करून ठेवलं तरी ते पावसाळ्यापर्यंत टिगनार अशी वत ह कि आपण नंतर पण खाऊ शकतो हे. असंय परत कोकम माहित असेल तुम्हाला ते पण कोक कोकम पण आमच्या इकडे करतात म्हणजे कसं आमच्याकड झाडच आहे त कोक कमची त्याला आम्ही अमसुल म्हणतोय. आमसूलचं झाड हा आमसूल आमसूल. मग ते झाडं असतत म्हणजे प्रत्येकाची झाडं ते न असतात त्याचे सोडा असं काय नाही. मग जायचं मग ते लाल झालेली असतात लाल मग ती जाऊन काढून आणायची. हा फळ फळं असतात गोल गोल लाल कलर मध्ये असतात ते मग ते घेऊन यायचीत तेज्यानंतर ना तेज्या आतमध्ये बिया असतात, त्या बिया आपण ना असच खाऊ पण शकतो. म्हंजे ते गोड, आंबट असे लागतात ना. अन् ते आपन खाऊ पन शकतो असं पन नाई कि त्या बिया फेकून द्यायच्या असं नाय काय. परत ते आमच्या इकडे अ काय करतात माहिताय आमसूल हाय ना फोडायचं. त्याच्यामध्ये साखर टाकायची. साख साकर टाकून उन्हाला ठेवायचं मग ते कसं साखर वित ते माहिती आहे ना. मग वितळी कि ती गोड लागते. त्याच्यामुळे एवढं काही नाही मग ते त्याच्या मग ते आमसूल आपण कोकम मध्ये त्याच हे होते गोड कोकम असते बगा प कधी कधी कोकम सरबत म्हणून आपण पितोय हा. तसं आम्ही कसं करूनच ठेवतोय ते असं उन्हाळ्यात हे सगळं करून ठेवायचं कारण का उन्हाळतच ही फळ येतात त्याच्यामुळे उनंड यच हे सगळं करून ठेवावं लागतं नाही
हा हा
मग त्याच्या मग ते जे पाणी होते ना आपण ते टाकलेलं असत एका भांड्यामध्ये घेऊन ठेवायचं ना ते मग ते पाणी आहे ते घ्यायचं आणि ते बाटलींमध्ये भरून ठेवायचं तसच आंबट आंबट पण केलं तरी चालते हे गोडच झालं आंबट कराय फक्त आंबट म काय मीठ टाकून ठेवायच मीठ टा टकलं की पाणी सुटतायस हा मीठ टाकायचं त्या आमसूलमध्ये त्या फळांमध्ये बिया फक्त काढायच्या आणि ते साले असतात ना त्याच्यामध्ये मीठ टाकायचं मग कं त्याला पाणी सुट तेस मिीठाला त्याच्यानंतर काही जे पाणी असतय ते पाणी आपण बाटली जरी वतून ठेवलं आणि माहितीय आपण हे मासं वगैरे करतेय त्याच्यात आंबट पाणी येण्यासाठी ण टाकतोय लिंबू तेन तस आम्ही लिंबू वगैरे काही पिळत नाही तो जो आंबट रस आहे हा आंबट रस आहे ना तो आमसूलचा तो थोडा टा त्याला आम्ही आगळ म्हणतोय
आगळ हा हा हां हां
अगं ते जरी टाकलं तरी कसं आंबटपणा येतोय त्याला
ह मला ते विचारायचं होतं की म्हणजे आमसूल हे म्हणजे फळ आंबट असते का गोड असते आंबटच असते ना ते
आणि गोड दोन्ही पण असते ते त्याच्यामधलं फळ आहे ना ज ते फळ आहे त्याच्या साल साल काढल्यानंतर आत्मदिना बिया असतात व्हाईट कलरमध्ये त्या आपण खाऊ पण शकतो तसच त्या गोड लागतात पण जे सा हा हा सालीचा पण आमसूल करतोय अ हीत आता टाकत असतील की आ आटी म वगैरे ते आमटीमध्ये ते टाकतात् हुम ते तसं बनवतात हां पण एवढंच की आंबट पाहिजे म्हणून मीठ टाकायचं हा कच्च्या कैरींचं पण करतात
हा हा
काय कच्च्या कैरींच कापून घ्यायचं मोठ मोठं भाग करायचं नाही तर छोट्या छोट्या फोडी करायच्या आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून उन्हाला सुकवायच्या एवढंच असत बाकी काही नाही. हे पण आमसूलचं पण तसंच मीठ टाकायचं नाहीतर साखर टाकली तर ते उन्हालाच ठेवायचं उन्हाला कसं ते वितळ तय नयी त्याच्यामुळ लगेच पाणी होणार त्याचं त्याच्यामुळे एवढं काही नाही पण खायला भारी लागते
हा कच्च्या कैर्यांचं पण आमच्या इकडे करतात म्हणजे कच्ची कैरी कशा आ उन उन्हाळा जास्त त्या नाही त्यामुळे उष्मागाातच आपल्याला त्रास होतो
होय
त्यापासून बचावासाठी ते कच्ची कैरी वापरतात मग आमच्या इकडें कस हा मी तुम्हाला एक सांगतो रेसिपी काय म कैरी करतात आता रोज आपण खातोच मग रोज खाली की मग कसं होतंय सारखं सारखंच ते फक्त च कैरी कैरी खाल्लं की असं जरा तोंड आंबट होत आपलं हा हा मग कसं ते आमच्या इकडे कसं करतात कैरीच्या आमटी करतात
आमटी पण करतात काय रेसिपी सांगा कि मग त्याची कशी करतात तेन काय तेन
हा तेच की मग कसं करायचं जर त म्हणजे तुम्हाला जी कुठली डाळ आवडते किंवा मुगडाळ घ्या किंवा मसूर डाळ किंवा तुरडाळ ती घ्यायची आणि ती कुकरला शिजवून घ्यायची. हा कुकरला शिजून घेतलात कनी मग फ कुकरला पहिल्यांदा डाळ शिजून घ्यायची आणि आंब्याच्या बारीक बारीक फोडी करून त्या हे म्हणजे पाण्या ज थोड वेळ पाच मिनटं भिजत ठेवायच्या मग आपली डाळ शिजली की आपण नॉर्मल कशा आमटीला आपण तडका टाकतो जिरा मोहरीचा लसूण वगैरे अ आपला कडीपत्ता टाकून हा नॉर्मल फोडणी टाकायची आणि डाळ ओतायची डाळ आणि डाळेमध्ये पण गरजेनुसार आपलं तिखट मीठ घालू शकतोय
हा
हा आणि मग त्याला उकळी सुटली की मग त्या आंब्याच्या आपण ज्या फोडी केलती ते टाकायच्या
हां हां हां
आणि दहा मिनिटं हा होय दहा मिनिटं पंधरा मिनिट शिजलात कनी मध्ये ते व्यवस्थित आंब्याचे तो म्हण ते कैरीच्या आमटी लागत्या
हा हा अजून एक म्हणजे हे आहे आंब्याचं आपलं कच्चा आंब असतात ना त्या आणायच आणि उकडवायचं गरम पाण्यात मीठ टाकू उडवायच आणि ते तसच ठेवायच मुरूपर्यंत थोड आणी ते त्यानंतर आहे की नाही त्याच्यानंतर ते खायचं आंब मस्त लागतात ते पण हा आंब खायचत पण कच च हां कर पी पिकक्याच नाही पिक्क काय आपल्याला गोडच लागणार नाही कच्च्या हा कच्च्याच कस आंबट असतात त्याच्यामुळ आपण खाऊ पण शकतो
होय.
हा त्याच्यामुळे ते पण करायच आणि फनसांच गरा असत नाही ते का फनस असतोय ते फोडून त्याच्यात मधली गरं काढून घ्यायचीत आणि त्याची छोटी ट छोटे भाग करायचेत लांबड लांबड आणि ते असंच तळायच ह्याच्यात तेलात तेलात तळून थोडस तेलातच आपण ना मीठ आणि हळद टाकायची आणि तळायचं आणि ते पण आपण पावसाळ्यापर्यंत जरी ठेवलं एक वर्ष जरी ठेवलं तरी ते राहते हाय तसं म्हणजे आपण थोडं थोडं जरी खाल्लं तरी चालते
ह
कस ते उन्हाळत करून ठेवायचं उन्हाळत करून ठेवायचं आपण पावसाळ्यात खाऊ शकतेय असं आहे
ठीक आहे ठीक आहे मी करून बघेन तुमच्या सगळ्या रेसिपी हा हा हा ठे
हा